हॅलो!
हा ताई आवाज
हा, आवाज येतोय फारच बारीक येत होते. तुमचा आवाज. नाही बोला. ना बोला ऐकू येतोय. हो हो येतोय. येतोय येतोय बोला. मे बी माझ्या साईडने काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझ्या डिवाइस बी. एस. एन. एल. ला रेंज नाही आहे ना त्यामुळें, तुम्हाला माझा आवाज येतोय ना म्हणजे बोलू शकतो ना आपण, हो हो बोला.
कोणत्या टॉपिक वर. बोलायला आवडेल तुम्हाला.
तुम्ही सांगा मला काय मला .
मला ही चालेल, तुम्ही तुम्ही स्टार्ट करा.
काय करताय तुम्ही मगं सध्या हाऊस वाइफ आहे की, काही काय करताात?
मी मी ॲक्च्युली जॉब करत होते ग्राफिक्स डिझायनर होते. हॅलो! मी ॲक्च्युअली ग्राफिक्स डिझायनर होते, पण आता मी घरूनच करते का? कारण माझी मुलगी लहान आहे. तर मग मी आता घरून एम्ब्रॉयडरीच करते.
अच्छा! मग आपण ह्या दोन्ही टॉपिक वर बोललेल चालेल, म्हणजे मला ग्राफिक विषयी पण माहिती नाही आहे.
अ ग्राफिक्स म्हणजे आता समजा, तुम्हाला एखादा बघा पेपरमध्ये फ्लायर आहे. तर एक. एखादं पॅम्पलेट येतं तर ते आम्ही अ कॉम्प्युटरवर पहिले बनवतो म्हणजे, वेगळ्या वेगळ्या हे. घेऊन. अ इमेजेस घेऊन हा डिझाइन्स घेऊन. ते कुठे कसं दिसेल. काय असेल म्हणजे, आता समजा एखादी कं- आहे. तिचा लोगो ग्रीन कलरचा आहे. तर मग आपण ग्रीन कलरच्या थीम मध्ये किंवा ते - अ कंपनीला कसं रिप्रेझेंट करायचं आता समजा ती वेस्टची आहे म्हण ई वेस्टची आहे का आपलं ग्रीन वेस्ट -आहे मग त्याच्याप्रमाणे आम्ही त्या कंपनीला एक का ह्याच्यात कसं रिप्रेझेंट करता येईल त्याचा आम्ही आउटपुट हे करतो डिझाईन करतो किंवा लोगो करणं म्हणजे जस एखाद्या कंपनीसाठीठी लोगो बनवलं आपण तर त्याला आपण लोगो कसा बनवायचा
आवाज क्लियर येतोय तई
हो हो मला य -
हो बोला ना आणि मग तुम्ही जे लोगो जे म्हणजे प्रोग्रामिंग कर त्याचे काही प्रोग्राम असतात किंवा म काही डिझाईन स्ट्रक्चर ठरलेल अस
नाही नाही नाही नाही आपण आपल्या मनाने आणि समोरच्या क्लायंटला काय हवंय आपण - पहिल क्लायंट च विचारायच अ हा आता इफ सपोज म कंपनी ओपन करायची आहे ती कंपनी कशाची चे ते तुम्ही मला सांगाल तुम्हाला कोणत्या कलर मध्ये हवंय किंवा तुम्हाला एक असं आपल्या डोक्यात एक आउटलाईन असते की मला हे असं हवं आहे समजा तुम्हाला तुमच कपड्यांच सुरू करायचंय - तर मला कपड्यांच्याच्यावर मोराचं पाहिजे तुम्ही मला तसं
हां हां हां. म्हणजे समोरच्याचे जशी डिमांड असेल तुम्ही त्यानुसार कलर सेट म्हणजे समोरच्याच्या चॉईसनुसार ती तुम्ही इमेज तुम्ही डेव्हलप करून द्यायची.
आणि मग ते आम्ही हो म ग आम्ही ते त्याच्याप्रमाणे आमच्या काही आयडियाज आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकतो.
अच्छा अच्छा मग ते काम किती वर्ष केलं तुम्ही?
मी अलमोस्ट चार वर्ष केलं. पण आता माझ्या मुलीला असं म्हणजे तिला कळायला लागलं ना, की मम्मा मम्माचा आपल्याला वेळ नाही भेटत मग मी एम्ब्रॉयडरीत मिच केलं सुरू म्हणून माझं माझं फॅशन डिझायनिंग पण झालंय. तर मग मी घरूनच करते.
अच्छा अच्छा. अच्छा आणि एम्ब्रॉयडरीमध्ये काय काय करता? म्हणजे तुम्ही साडी एम्ब्रॉयडरी करतात की काय?
साडी पण करते.
अच्छा म्हणजे स्वतःसाठी कि करतात की कश म्हणजे
नाही नाही कस्टमरचा बिजनेस कशाने? हॅलो.
नो एम्ब्रॉयडरी मग वर्कमधे काय करत्यात? म्हणजे फेड वर्क आहे हे
आरी वर्क आहे, आरी वर्क आहे, हँड पेंटिंग आहे अ आता बघा ते नवरींच्या ब्लाउज वर येतात. नवरीच्या ब्लाऊज वर बघा हा मोती धाग्याने वगैरे जे असतं ना तर ते त्याला आरीवर्क म्हणतात.
अच्छा. म्हणजे जर मला एखादी प्लेन साडी मी तुम्हाला दिली मला सर सपोज अ तिच्या समोर ह्या ह्या कलर मध्ये ह्या साडीवर ह्या पदरावर आहे म्हणजे असं तुम्ही करून देतात, बरोबर ना अच्छा आणि ते कशीदावर ते म्हणजे फक्त धाग्यांनी यायचं, आत
हो हो येत ते. म्हणजे त्याच्या पण हो क अ जे क अ धाग्याने होतं ना त्याला अ फ्लॅ एम्ब्रॉयडरी
ते व्हाईट कप कपड्यावर एक कराय
हो कशीदा पण येतो मग त्याच्यात ते टाके अस तात.
मी तुम्हाला हे सगळं या त्या फॅशन डिझानच्या त्यात ही सगळं झालं असेल ना तुमचं?
हो हो आम्हाला ते सगळं आम्हाला
आणि किती दिवसाचा होता म्हणजे? अच्छा म्हणजे कपडा डाय करून वगैरे ते पण करून का? म्हणजे किती वर्षाचा म्हणजे डिप्लोमा एक वर्ष की दोन वर्ष असं?
ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला एक वर्षाचा करायचं आहे कि किती
आणि हा कसा होता म्हणजे अ कॉलेजला जाऊन की म्हणजे घरून थोडसं असं ऑनलाईन वगैरे असं काही होतं?
तुम म्हणजे मी तर कॉलेजला जाऊन केलंय पण त्याच्यात म्हणजे कागदाला काही महत्त्व नाही आहे ह्या क्षेत्रात. तुम्ही जर करायचं ठरलं तर ते तुम्ही राजा राणीचं वगैरे हां ऑनलाईन कोर्सेस आता खूप आलेत खूप ऑप्शन आले आहेत. मी जेव्हा करत होती तेव्हा नव्हतं. नाही नाही नाही उलट त्यांच्याकडे जा तो बेसिक्स आहे. आम अ कॉलेजला एवढं बेसिक नाही होत हा कॉलेजला फक्त तुम्हाला अ एक्झामला जेवढं लागतं तेवढंच होतं पण हे लोकं म्हणजे झिरोपासून सुई दोरा कसा ओवायचा तिथून सगळं सांगतात. अ नाही ऑनलाईन कॉलेज अ आता जे ऑनलाईन आहेत ना? रा राजा राणीचे वगैरे तुम्ही बघितलेत का? तुम्ही इन्स्टाग्रामला असेल तर बघितलं असाल.
अच्छा अच्छा. नाही मला याच्याविषयी काही माहीत नाही म्हणून एवढ डिप विचारते मी तुम्हाला. म्हणजे जर ऑनलाईन असेल तर मी पण म्हणजे बघू शक ते असं आज हॉबी असेल तर म्हणजे असं आणि एक अ आजकाल ते माय अ हे करतात मो असे त्याचं काही म्हणतात ना त्याला?
हो ऊल नाही मी क्रोशात च नाही करत ते वेगळं याच्यात चाललं जातं. हो हो. हो हो. एक मॅक्रम ये येत आणि एक क्रोशा येतो
मग तुम्ही मायक्रोम मध्ये काय काय बनवलं आहे
मी मायक्रम मध्ये नाही करत मॅक्रम आणि क्रोश मध्ये नाही करत
ओके म्हणजे ते तुमचं बाकी आहे बाकी तुम्ही करू शकता काश्मीर क व वगैरे आपण मगता वेळ भेटतो का तुम हॉबी डेव्हलप करायला वे भेटतो का तुम्हाला
नाही माझा बिझनेसच आहे ना तर मग हो अ एक जण आहे
अच्छा म्हणजे मुलीच करून हे करणं छान आहे ना म्हणजे घरून पण काम करणं मुलीकडे पण लक्ष दिलं जात असेल आणि काम पण होत असेल ना
कि तिला वेळ देता यायला पाहिजे
ह मेन प्रयोरिटी आपल्या मुलाच असतात ना हा त्यांचं एज्युकेशन आहे त्यांचं लहान बालपण आहे
हो आणि सगळंच आहे ना त्यांना ह्या वयात कळतही नाही ए
तथे बालपण एकदा गेलं की पुन्हा भेटात नाही ना
हो आणि आपल्याला पण ते क्षण भेटत
हो ते जसे एका एका वर्षात ते फार मोठे होतात म्हणजे असं होतं कि ते आता कडेवर असतात मांडीवर बसतात मग का एक वर्षानी ते बसत
हो बरोबर आहे दोन दोन म्हणजे दोन दोन महिन्यातच
लहानपण पण एन्जॉय करतय आणि तुमचा बिझनेस पण ग्रो होतोय अच्छा छान आहे ना
तेच तुम्ही काय करता हॅलो हा तुम्ही काय करता
हॅलो
हॅलो
हा माझ्याकडून आवाज विस्टब आहे त कताई काही
मला येतो तुमचा आवाज तुम्हाला नाही येते का आठ अच्छा अच्छा असं आहे आता आपला कॉलचा टाईम संप पता ह
पण मला ना कॉलला डिस्टर्बन्स येतोय हो अजून आहे आपला एक दोन मिनिट आहे आपल्याकडे
काय म्हणताय
अच्छा नाही आ आपण दहा मिनिटात कट करूयात ते.
अ हो हो दहा मिनिटाला तो तुम्ही बघितलं हो तुम्ही बघितलं तर तुम्ही कट करा
हो हो नाय नाही तुम्ही केला तरी काही हरकत नाहीेये.
नाही माझ लक्ष नाहीये ना त त्याच्यामुळे म्हंटलं तुम्हाला कर ता आला तर तुम्ही
ओके ओके चालेल काही प्रॉब्लेम नाही बाकी काय करत तुमचं बाळ आता खेळतंय की झोपलेलं आहे?
खेळतय खेळतय नाही
अच्छा म्हणून तुम्ही बोलायची तर थोडासा वेळ भेट ला असेल तुम्हाला ना आजकाल आपण आपल्या मुलांच्या मनाप्रमाणे वागावं लागत ना ती म्हणली की बोल त बोल उठ म्हणलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं झोप म्हटलं की झोपायचं. त ते विचार करा एवढी एवढी शी हाय त्यांच्यात किती ताकद आहे की मम्मी पप्पाला त्यांच्या बोटावर नाचवू शकतात.
च
नाही आपलं बालपण तसं नव्ह त आपण फटके खाल्ले की आपण चुपचप बसायचो. हा एक मिनिट हा ताई.
हो.
सकाळी. बाकी अजून आहे अजून आपल्याकडे साडे नऊ नऊ तीस झालेले आहेत नऊ तीस सेकंद चालतं छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून.
तुम्ही
चालेल तर असेल माझ्याकडे काही असेल तर मी नक्की साडी वगैरे दिली
नक्की नक्की नंबर सेव्ह करून घ्या चालतंय आपले सेकंड्स पण संपल्यात. आता.
चालेल हो हो चालेल एखादी साडी किंवा ड्रेस डिझाईन नक्की देईल तुमच्याकडे मी.